हॅलो हॅलो हा येतोय आवाज?
हो हो मला येतोय.
अच्छा मला काय चालय?
आपण काही नाही आरामच चालू आहे अ आपण छानपैकी प्रवासावर बोलूया आज आपण
हो हो
मग आता प्रवास म्हण कसं ना वेगवेेगळा प्रवास असतो, मणामध्ये वेगळं नंतर शाळेतला एक प्रवास असतो. नंतर मोठ झालं की मग आहेच घर - जॉब वगैरे हम्म काय म्हणता मग तुम्ही?
हॅलो
आवाज येतोय.
हा आता येतोय. आता आवाज नाही येतेय हॅलो हॅलो हॅलो आवाज नाही येतये हॅलो, हॅलो
हॅलो
हा आता
अच्छा तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम आहे का?
नाही माझं नेटवर्क आहे म्हणजे घरामध्ये माझे वायफाय बसवलेलं आहे. आणि मोबाईलच फाईव जी बी चालत ते. त्याच्यामुळे मला नेटवर्कचा काही विषय आहे नाही.
माझ्याकडे पण वायफाय आहे.
हम्, माझा आवाज येतोय का?
तुमचा येतोय माझा येतोय का?
हो आता येतोय ना व्यवस्थित.
अच्छा.
काय म्हणता मग कसं आहे प्रवास. आवडतो का तुम्हाला प्रवास करायला.
हो मला खूप प्रवास करायला आवडत प माज छो छोट् बाळ ये ना मग मला जास्त जमत नाही
हा मला पण जास्त फिरायला आवडतं. म्हणजे पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो मी कुठेही मला कोणी म्हटलं की चला आपण कडे जायचा आहे आणि तर मी कस कधीही निघू शकते. मला प्रवास आवडतो. हम्म
छंद . थोड्या म्हणजे पण खूप आवडतो प्रमुख पण काय करणार लहान बाळ आहे. तिला सांभाळायला कोणी नसतं आणि बाहेर जायचं म्हटल्यावर त्यांचंच खूप घ्यावं लागतं. आपल्या बाजूला
हा. ते तर अशणारच जोपर्यंत छोटा आहे तोपर्यंत नंतर काही नाही.
तर कसं हा नंतर काय नाही आणि आता कसं टाइम भेटला की असं वाटतं झोपून जाऊ. कधी एक झोप होईल.
तसं तर वाटणारच कारण की नाही का लहान मुलं जरा त्रासही देतात त्यांच्यामुळे झोप ही होत नाई रात्रीची केसन आणि कारण की मध्यरात्री उठतात वगैरे त्याच्यामुळे झोप पूर्ण होत नाही मग ते दिवस असं वाटतच.
माझी तर एकच आहे पण खूप त्रास देतो.
नाही नाही मी तर अनमॅरिडच आहे. त्याचामूळे विषयच येत नाही.
तरीच म्हटलं कोणी तेव्हा म्हटलं की चल हा हे घ्यायचं म्हटलं अरे हो चांगलंय म.
ह
कुठे पण जाता येतं फिरायला. आम्हाला नाही ना लग्न झालेल्यां ना नाहीे फिरता जास्त. व ह व ह हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो.